हॅलो
येतय का
ह बदलू नाही एव राहिला! हा येवू राहिला दुसरी दुसरीकताला म्हण येऊन राहिला. आणि माता- हां दुसरी कडे चालला ना दुसऱ्या गावाला हां ऑर्डरला चालला. मग च आ मी परत मटेरियल परत घेऊन येणार आहे हे गाडी नेऊ! गरमेंट येड पोर होय झेड हे पापड घेऊन जायच! रमेश का कुड जायलय!
ऑर्डर आहेेत नाय माहिती नाही.
काही लायटिंग टाकायची का?
बाईक
ऐक ना.
हा
अ... द.... किती कॉल झाले तुझे? अं... आवाज लई येवू राहिलाय
हो काळ पला ळ बसील लागल
नई न पन आरे पुढं याचच अ टान ते ट्रानकेप्शन करायचं राहताना मग ते अवघड जात. त आपल्यालाच येणार हे ते काम पूड असं होत ना,
तिथूनच पुढे जा जाणार हे का रिटर्न घरी येऊ राहिलाये हम्म बदलू हा.
तिडवास पुढ आणार र आता मी आई घेऊन येतो ना मठ.
म लाईटिंग तेल होत गाडीत.
हां.
त्याला पुूड आयच होतं वाडतात तग मानी दे आ घ तिकड काायचं म्हणल तुला पाठवल होत.
हा हा. ह् ह बर जावदे मग चांगले डाळींब आता झालेय अस छोट लिंबू लिंबूपेक्षा मोठ मोठ्या लिंबू सारखं.
मोठा निंबू सार त झाल या
हा
टाईम लागल त्याला
हा म किती सां पणी नही लागतते ना साडे सहा माहिने लागते गतु.. हम्म हा डाळिंबाला जास्त दिवस लागत आता लय मारकेट हाय ना डाळिंबाला त्याच मार्केट भेटल त मग काय ह
हा म काय पाहिजे होई
हा ना कडकीच उदरून जाई म हा
त्यावेळेस नाही माल राहत
हा आत्ता तेवढं पण मग आता हे मी तर म्हण राहील तुम्हाला लावा म्हणून तुम्ही ऐकना तुला म्हंटलं होती तिथ आता उंडी उंडी ला तिथंडा डाळिंब लाव द्राक्ष बाग पण राहिल नाही हे बी द्राक्षचे सीजन मजी हे हे नाही ठेवायची एकदा डाळिंबाचा सीझन येत द्रक्ष्याचा सीजन असं
हा
एकात तर दोन्ही टप्प्या आहेत नाही
बाकी तर बेक्चर ब माहीतय डाळिंब होघून जायलं बसल
होऊन जाईल ना बागा फ्रॅक्चर व
पण डाळिंबाची लागवड लय होय आली ग आता.
तरी पण डाळिंबाल भावच राहतो ना रे. थेटिंग बेटिंग सगळच जमणार. तेच ना.
हा.
आता द्राक्षांच तस झालय जास्तच हे खाली आली द्राक्ष
याच्यात काय याच्यात काय याच्यात. लायटिंग का बर र आर थांब ना थोडं हा लायटिंगचं काय लायटिंगच काय बर. तिकड नाही. आज बाजार का र हळू हळू जा. डाळिंब कॅन्सरला बी चालत झालंच ना.
हा. त्याच्यामुळे जास्त हे अ
हम्म सयद्री त्याच्यात बी तेच राहतं ना सालीच बी ते करते याच बी गानीच बी
हम्म.
डालिमबाच औषध ते आहे ते साईड यांच्यात. त औषध गोळ्या औषध. करायला काहीतरी वापरित्या डाळिंबाच पाणीच ते.
आणि मग तेच म्हणून राहिले हे लावाय बेकशा मग द्राक्ष बाग लावाय बेकशा परत तिथं डाळी म्हणजे दोन्ही चालतील. द्राक्षची जमीन द्राक्ष याच्यात नाही त्याच्यात म्हणून. अस.
हो ना ना. कारण पाऊस पाणी सगळ महत्वाचा विषय पाणी आहे ह.
आत्याजी एवढं काही पाणी नाही लागत एवढं काही नाही लागत ना आम्हाला कोणतं पली पाणी आहे. मी किती पा पाणी लागत बागायलाच लागत तेवढंच लागत ना.
हा.
उलट दाळिंबाल बागात पेक्षा कमी पाणी लागत.
हा गाडी मला डायरेक्ट दोन दोन महिन्याचा तानदेता वाटतन. थोडे सेटिंगच टायमला. खर्च हाय हे गाडी मलानी.
हा खरं तर आहे पण मग एवढं बागावा दात म्हणजे पाऊस विस झाला तरी.
हुं एवढं नाही बो बागाला जस दररोज दररोज उठल्यावर.
ह म आबा. टाईमबाला नाही एवढा आता आम्ही आमचा पासून किती दिवसतो चार पाच दिवसातुन एक टाईमला बागायला सकाळी संध्याकाळ द्राक्षाला लागत नाही. सकाळी मारीत्या आणि संध्याकाळीबी म मतस. साई आला नाहीेन चार पाच दिवसात. हातचे काही लिक्विड आहे थोडेफार.
हा हा डॉक्टर. कडे गेला.
हा. नाही एवढी काही माहिती नाही ना माहिती असून म डॉक्टर असला म्हणजे.
पण प्रॉपर नियोजन होत.
हा तेल विचारून पाहिचं ना तुझ्याकडे येतो बागाचा तो. तलमई त नाही का
द्राक्षावरच आहे त्याचे काही वैयक्तिक द्राक्षचे ना बकर कायस काय
बकरा बर आहे बकरा यास काय
मग
आहे आहे ना आता ते चारा पाणी करायच आहे
हम्म भकड भरपूर मोठे झाले असते ना
हा आ त माग विकली ना
हम् कितीरा कितीला
चीना
हम्
नाव विकली तीन का चार वी चार हम्म
बर चल बठ करर
टिकले सात आता महिना झाला तीन मोठे होते बाकीचे थोडेसे छोटे होते वर्षभ ते
कल पला असतीलो
हा
हा
हा
अतीसजार अंदर कर लक्षण सा एकवीस
हा म ते काही एखादा कमी जास्त सरांसरी होऊन जात तेवढ
मा आपण झार सनसरी कृष्ण
हम्म
बाकी मारकेटलाून तुरच्याात का
हा
मी म्हणून गेल सौद आत
हा चालेल चल हा किती झालंय वाटत पूर्ण झालंय प हम्
विंच का नावा ये ना बकर दीड दोन लाख रुपये झाले असतील म बा
हम्म झाले ना फोनच्या वरच आले ते काय माझ्याकडे का
खनाक दाज का
ह
ह
मू कोण करता त्या
कायच मा घालगतला काणतेकणचा आवाज द्याेत खळखळ जवारात
आह
चांगली क्वालिटी वा चांगली क्वालिटी वईल
हम्म चांली चांगली हम्म
तच बर राहिले ना
हा
बरं